हॅलो.
हम्म.
काय चाललय आवरले का कामं. होना होना सूडल केला. हाव का. काल मला फोन मधनं आवाजच येत नव्हता लगेच.
नाही.
हो ना बोलला असल. सुब्रे ला नाही ते काहीतरी सेटिंग बिघडली होती. हा ते फोन केला का मग सेटिंगच समोर येत होत मग ते सेटिंगच क्लिअर करून घेतलं.
हम्म.
मग लावलं तेल तेजल ला फोन. अ हम्म. आता पाचच राहिली. बाकी कोण आलं होतं का बाकी ल काहीला. हम्म चालेल मागचे पेमेंट आलं का? नाही का ते जे लोणी मला आलं ना. तिनं काय केलंय दादा दुसरं हो.
ते विचारलं लागल ना ते फोनचच येल होतं माल आता पाहिलं मी त काही
नाही ना. दबाव, होता काय? काय झालं मग? शरदना पाचता चांगलं तर मग-
तले, बाद लावले आज?
पाऊस तर चालूच आहे. ते लाल, आता झालं सुरू.
कपाशीची लावाची होती तर पाऊस पडला त्याला दुपरून. आता दुपरून जायचं होतं वावरात.
हा मला बी म्हनत होते चाल म्हणे आता उघडला म्हणे - मी नाही येणार दोन तीन जण राहिले म्हणलं चट लगन-
हम्म. नाही आमी लावलिच नी ना लावायची होती आज.
हा का? मॅम लावले कॉल सगळे. हा बी का पडल होत. त्याच्यामुळे दोन तीन सार राहिला त्यांच चालू होत चालू- आता नाही येत मी आता का.
नाही मी सकाळी इडे लावून घेतली मग खळ्यात येन तुरी?
जवळ आहे म. फिड ला तुमाला. बरंय म. ठीक आहे ना
हा.
आपल्याला पहिले ते वीस वीस आले होते त्याचा वाले. पोर नाही आले अजून शाळेत - पोरं नाही आले म्हणल अजून. येतीन आता. आता तीन वाजले.
येतील आता.
येतीन आता.
पहिले फोन कॉल होई ना. आता- आता ही दुसरं आले ना आता हे.
हा. ते पहिले वीस वीस नवते आले का?
हो ना. परत पाच अन हा. परत पाच अन परत विस-
हा हा तसच आहे.
क आहे
हम्म. न आता पाऊस चालूए तवर करून घ्यायचे कंप्लीट.
हम्
का
हम् पुन्हा वार शेतात गेल्यावर- शेतात गेल्यावर म जात. कोन कुढं? काय कुठं? अस होवून जात. मग काम चालू राहत. मंग आपण बी कामात राहतो आज उगं घरी-
म ते ते रोजी- दहा कॉ फोन तीनच लावले ते त्याच्याला त्या बोडक्याच्या बहि -
हा का?
तीच बोलली त्या रोजी. ती फॉर्म भरायला आलती मी त्या रोजी.
हा हा.
कट करून पुन्हा लावा. आता झाली चार-
ह्. बरं.
हं.
ह